हॅलो
हॅलो येतोय आवाज माझा? हा काय कर काय करताय?
काय नाही, बसले निवांत. तुझं कस काय चाललय? बरंय का? हो सगळं ठीक. हो हो झालं.
हा मग बाकी काय म्हणतेय? काहीच नाही तेच म्हंटल बघूयात काय करताय ते? आता उन्हाळा पण सुरू आहे. पावसाळा पण काय, अजून सुरुच झालं नाही.
हो पावसाळा लांबलाय.
होय तेच की, आभाळ येतय येतय. हा आमच्या इथ पण तेच सुरू आहे पण पाऊस काही पडतच नाही. मधी तेवढा पडलेला, थोडाच पडलेला पण. पण त्याच्यानंतर आता काय, पावसाळा सुरू झालाय खर, पावसाचं नावच नाही.
हा काय बदल होत होईल तस वातावरणात.
नाही म्हटलं काही ना काहीतरी होणारच. हम्म मग तेच म्हटलं तुम्हाला आपल्या दैनिक जीवनाबद्दल सांगूया. कसं काय असते काय काय असते आपलं दैनिक जीवन म्हणजे खरं म्हणायला गेलं तर काय रोज सकाळी उ उठायच ते उठल्यापासून झोपेपर्यंत जे. पण काम करत असतोय तेच आपली द म्हणजे दैनिक जीवन झालं ना आपलं तो ते आपल्याला सवय लागलेली असते.
हो सकाळी उठल्या पाासून ते झोपे पर्यंतच म्हणजे जीवन सकाळी आता कस कामवाल्यांचं जरा अस वेगळं असतं.
हा तेच की आणि आपल्या घरात जर कामवाली माणसं असली तर आपल्याला लवकर उठायचं तिथनं डब्बा वगैरे करायचं.
हा हम् नंतर सगळं प्रवास करून
होय
कामावर जायचं तेथून काम सुटल्यावर परत द दग दग होते घरी मग यायचं.
हां
पुन्हा आणि स्वयंपाक हे ते. करायचं पण त्यापेक्षा कसं त्याच्यामध्ये थोडस एक पण पाहिजे म्हणजे असं. कस टाइम टेबल कस असते त्याप्रमाण म्हणजे लवकर उठलं तर कस व्यायामाला एक
होय कसं पण असं महाराष्ट्र जाते म्हटल्यावर आपलं उठणं म्हणजे लवकरच असते म्हणजे कसं. पाच वाजता म्हणजे एकेकांच्या घरी कसं गाई, म्हशी वगैरे ते असतात. मग त्यांच ते शेण वगैरे काढण त्यात पण म्हणजे टाइम जातोय नाही.
हो गोटा लोटायचं, शेण काढायचं, पाणी दाखवायचं. वैरण टाकायची, काढायची.
काढणार गाई म्हशीच त्यामध्ये भरपूर वेळ त्या गोठ्याच्या ह्याच्यात म्हणजे गाय मशी ह्याच्यात आपला निघून जातंय त्याच्यानंतर मग घरी आलं. की परत घरच सगळं आपलं काय असेल ते म्हणजे जे जेवण म्हणा.
नाष्टा करायचं नाष्टा झाल्यानंतर परत तर जेवण.
होय.
जेवण झाल्यावर परत आपल्याला हयकी की म्हणजे घरी राहणाऱ्यांचं कस जेवण झालं की. म्हणजे काय ना काय काम करतच राहाय लागतंय.
होय आणि कसं आपल्या घरात छोटी होय छोटी पोर असतील तर त्यांचा आणि वेगळं पडतेय. त्यांनी उठल्यानंतर त्यांचं आवरायचं सगळं. त्यामध्ये पण आपला वेळ निघून जातोय.
हो घरी राहणाऱ्यांच प्र म्हणजे जास्त करून वेळ कामात मुलांच करायच, आवरायचं, शाळेत पाठवायचं त्यांना शाळेत न घेऊन यायचं.
शिक्षण पण असतंय त्याच्यामुळे त्यांनी शिकायला तर जाणारच. त्याच्या मुळ पोरांना तर आवरून शाळेला पाठवून हे तर पाहिजेच आपल्या आयुष्य ह्याच्यात. आयुष्यात तर आपल्या ते राहणारच आहे जोपर्यंत त्यांनी
आता ते कस कंपल्सरी म्हणजे ते एक प्रकारे म्हणजे दिवसभराच ते नियोजनच राहत ना मुलांना शाळेत घालवायचं त्यांच आवरायचं डबे आणि परत यच पुन्हा ते खेळण वगरे ते घेऊन जायचं भरपूर हो सगळ ळ म्हणजे परत आल्यानंतर आणि त्यांचं खाऊ पिऊ संध्याकाळचं जेवण वगैरे.
होय. त्याच्यानंतरन आपण कसं आपण पण आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे सकाळी उ म्हंटल्यावर आपण योगासनं केली पाहिजेत मेन म्हणाय गेलं तर. योगासनं राहूदे तर थोडा तर व्यायाम तरी आपल्यात पाहिजे.
ळीच आणि दगादगीच जीवन असल्यामूळं. ते कंपल्सरी पाहिजे पण होत नाही.
होत नाही पण आपल्याकडनं करायला पाहिजे
हम्म रोज उठला की एक अर्धा तास योगा किंवा काय असेल ते तुमचा व्यायाम. तिथून परत ते ब्रश वगैरे.
परत मेन गोष्ट म्हणाय गेलं तर आपल्या आपली जी फॅमिली आहे त्या फॅमिलीला आपल्याला वेळ देता आला पाहिजे. वेळेचं महत्त्व पाहिजे आपल्या आयुष्यात पहिला म्हणाय गेलं तर. म्हणजे आता जर आपण कामाला वगैरे असल बाहेर तर कसं घरात उठून लव कर ते आवरून मग कामाला जायला पाहिजे. ते पण वेळेच आपल्याला महत्त्व पाहिजे.
हो हो.
आणि आणि म्हणाय गेलं तर पोरांना पण चांगली शिस्त लावायला पाहिजे. आणि ती काय शाळेत जाऊन त्यांचं काय अभ्यासक्रम असल बाकीचा आणि काही काही कार्यक्रम असतात. होय परत त्याचं होय, शाळेत जो अभ्यास आज देणार होतो आपल्याला तर घ्यायलाच पाहिजे. तिथंच जर केलीत. म्हणजे तिथं केलेला वेगळा. आणि आपण घरात येऊन त्यांचा अभ्यास केलेला वेगळा पडतोय. त्याच्यामुळे आपण पण लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर म्हणाय गेलं तर आपलं म्हणजे घरातल्या असतात. मोठी म्हणजे जे आपली वृद्ध माणसं असतात म्हणजे आ जा आजी म्हणा. त्यांच पण वेगळं पडतंय.
हो त्यांचं जेवण खाान म्हणजे वेगळं कारण त्यांना कसं जास्त
सुन तेन वेळेवर द्याय लागते त्यांना ते पण आपल्याला माहिती पाहिजे.
कमी तिखट वगैरे
होय ते करून आपल्याला सगळं कराय लागणार. परत म्हणाय गेले तर आपला स संतुलित आहार आपल्याला चांगला पाहिजे. म्हणजे आपल्या ह्याच्यात तरी म्हणजे पालेभाज्या खाय
हो पालेभाज्या फळे आणि रोजचं आपलं आहारात आहे असतंयच ना. भाजी भाकरी म्हणजे एक प्रकार छट भाजी डा
पण म्हणाय गेलं तर पोस्ट पिकांना आपल्या पौष्टिकांना आपल्या शरीराला पाहिजे. म्हणजे कसं आपलं शरीर पण आरोग्य राहते. म्हणजे निरोगी राहते असं हा. निरोगी राहते आणि आपण कधी आजारी पण पडणार नाही. आणि आणि मेन गोष्ट म्हणाय गेलं तर जर आपण सकाळी उठ. ठायची आपल्याला सवय लागली. तर बघा की आपल्याला दिवस आपला पूर्ण चांगला जातोय फ्रेश जातोय पूर्ण...
हो हो लवकर उठल्यानंतर जरा असं फ्रेश पण वाटतय आणि एनर्जी... पण म्हणजे...
आता जरी आपण म्हटलं एक एकदा होय एक एक... एकदा म्हटलं की आपण अकराला उठलो दहा ला उठलो पण तो दिवस बघायचा आपला कसं... तो दिवस आपला कधी चांगला जात नाही.
आळस येतो ना आळस पण येतो आणि... सारखे चिडचिड होते... आणि काम करू वाटत नाही म्हणजे मूडच राहत नाही...
म्हणूनच की आपण लवकर उठल तरच आपलं शरीर चांगलं राहणार... नाहीतर राहणार नाही असं परत परत.. म्हणायला गेलं तर आपल्या घरातली पण जातात कामावरती... त्यांचं पण दैनिक जीवन जरा हेच असते ना व्यस्तच पूर्ण तिकडचं काम करायचं.... परत घरी येऊन काम करायच ची जबाबदारी सोडत नाही की घरात काय पाहिजे काय नाही पोराबाळांना काय पाहिजे? ते पण त्याने आणून देतात. मोठी माणसं म्हणाय गेली तर आपल्या घरातले पुरुष लोक... त्यांनी पण त्यांच जीव त्यांच जीवन जर.. हेच आहे बिकटच आहे.. कि त्यांनी कुठलं कुठलं काय काय बघायच त्याच्यामुळे त्यांनी पण त्यांची चांगली... जबाबदरी म्हणजे चांगली काळजी...
होच की पण कसं म्हणजे दोनकडे पण हेच आहे ना...
ह
म्हणजे पुरुषांना पण काम वगैरे किंवा जॉब वगैरे करून पुन्हा.. घरातलं आणि काय ते बघायला लागते आणि अ... बायकांना सुद्धा तसच आहे आणि जॉब ला असेल तर लईच... म्हणजे ताप होतो ना...
आणि मेन गोष्ट म्हणायला गे तर आपली एकमेकांना... साथ पाहिजे कि मी तुला मदत करणार तू मला मदत कर. त्यामुळेच मग आपण पुढं जाणार नाहीतर तो एकटाच राबत अस. ला आणि आपणच घरात बसलो. असं नाही की आपण पण करायला पाहिजे तेनं पण करायलात. पाहिजे ते एक चांगलं आहे. कारण म कारण की त्यांना मग एवढं वाटत नाही की मी एवढं काम करतो. तोय तरी पण घरात येन काम करतोय. त्याची पण मला काळजी घ्यायला पाहिजे की होय. चिडचिडपणा लय होतेय.
हा एकत्र काम केल्यामुळें कसं लवकर पण होतय. काम पण लवकर होतात आणि एक... प्रकारे दोघांना पण म्हणजे आनंद म्हणजे हा आराम पण मिळते आणि... एकमेकांमध्ये असं म्हणजे वादविवाद पण जास्त करून...
जास्त होत नाहीत आणि मेन म्हणाय गेल तर आपली.. घरातलं आपण कुटुंब हसत खेळत राहतोय त्यावेळेस मग कायच भांड... होणार नाहीत म्हणजे आपण एकमेकांना सपोर्ट करालोय तर मग घरात का भांडवतील नाही...
होय.
हा त्याच्याम परत बाहेरची पण मित्र मैत्रिणीच पाहिजे आपल्याला त्यांना काहीतरी शेअर करायला वगैरे ते... ती पण पाहिजे होय.
म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर म्हणजे सगळंच. त्याच्यामध्ये ते आहार म्हणा.
होय होय तेच आपल्या दैनिक जीवनामध्ये येते म्हणून मी तुम्हाला ते सांगायचं म्हंटलं. तुम्ही तुमचा मला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आभारी आहे मी तुमची परत करते कॉल तुम्हाला ठेऊ म आता.
हो चालेल हा.